हॅलो?
हम्म, काय चाललय?
जेवलस काय?
होय, जेवलो आताच.
हम्म,
मॅच बघतबसलेलो, पोर्टुगलच.
होय,
रोनाल्डोची, हम्म, उझबेकिस्तान बरोबर आहे.
मग, मोबाईल वर बघात होतास, कि टी व्ही वर.
टी व्ही वर बघत बसलोय, सगळी घरातली,
हम, म जेवल्यात सगळी जण,
होय,
कामवाली मावशी अलेली?
होय, आलेली.
आली मावशी.
होय,
हम्, हम्,
हम, रोनाल्डो न दोन गोल मारल्यात, त्यातल्या, आणि एक नो, नो मिंडीसमम तन मारला.
हम्, चांगली चाल्या की मग मॅच, हम्म, हम, मग आज संपली का मॅच, अजून आहे.
आत्ता, साडे दहाला चालू झालं.
मग, नव्वद मिनीटाची, असत्या नव्ह.
होय, त्यात आणि ब्रेक,
हा, हा,
डरिंंगस ब्रेक, परत हाफ टाइम,
हम्म हम्, बर, बर मी म्हनलो, तुझा काय आता, होय, तुझा काय फोन येतोय का नाही. म्हणल एक दहा मिनिटं वाट बघायची, नाहीतर, आपण करायच म्हणून, आता फोन केलाय तुला.
हम्म, काय जेवण झालं?
होय, जेवलोकी आम्ही काय, आज पालक केला होता, पालक. पालकाची, भाजी, चपाती, भात, आमटी, हम्म, आज दुपार पाासून चांगला पाऊस, बसलाय बाबा.
हो, अजून चालूच आहे इकडे.
होय, मग, आमच्याकडे पण पाऊस आहे, मग मला आठवलंय आता. पावसात, भाज्या येतात ना, वेगवेगळ्या रानभज्या
हा हा.
हम्म! मग अ शेवग्याची भाजी असते. ते बघ, त्याला मोरिंगा म्हणतात. होय, शेवग्याच्या शेंगांची, हम्म हम्म. शेवग्याच्या पानांची पण भाजी करतात ना, या दिवसात? म्हणजे कस असतय, आता पाऊस एकदम संपून पाऊस चालू होतोय ना, मग ते कसं आपली पचनशक्ती मंदावलेली असते, या दिवसात.
हा हा.
मग काही आई बोलवाल तस इथं जाऊन ये जा. मग, मी माहिती सांगत राहते. तो जाऊन, अ घे काय आणायचं असल आण.
नाही नाही सांग.
हं बर, मग ते अ मोरिंगा पावडर पण आता केवढं तिला हे मागणी शेवग्याच्या पानांची
होय होय, आता ऑनलाईनला वैगेरे, भरपूर तेला मागणी आहे. आणि किंमत पण जास्त आहे त्याची
होय, त्यानी पोटाचे विकार होत नाही तयार. या दिवसात कशी, पचनशक्ती मंदावलेली असते ना, मग त्याच्यासाठी शेवग्याच्या त्या पानांची भाजी खायची असते. अ हे रानकारली त्याला करटोली म्हणतात, आपण रानकारली म्हणतो ग, आजरांत ते गोळा गार गुट त्या साईडला मिळतात, गडिंगलज असं. हं छोटी छोटी, ती म्हणजे याच्यावर चांगले असतात. आपलं, साखर ज्यांना असतय, त्यांना अ हे, काय ते, अ हायपर टेन्शन, काय म्हणतो ते आपण, हृदयरोगाचा त्रास असतोय. त्यानंतर, त्याच्यासाठी आणि कात्रीची पण भाजी येते, ती पण चिरून मेथी सारखी करतात बघ ती, ती पण जनावरांना पण घालतात, आपण माणसं पण खाऊ शकतो. ती पण चांगली वात, आता वात वाढतेय ना. मग तो वात कमी करायसाठी, म्हणजे नि कस केलय बर तुमानानुसार आपल्याला निसर्ग भाज्या देतोय, फळ देतोय, सगळं ओके. आणि अ या दिवसात वाघा टिची म्हणून भाजी येते, ते त्यांच्या कडे पद्धत असते, आषाढी एकादशीला करायची, आमच्या इकडे तिकडं आजरा साईडला कि नी आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी, द्वादशीच हे असतं की नि, पारण मग तेला की नि, ते उपवास सोडायला ती वाघाटीची भाजी करून खायचीच. म्हणजे ते कसं झालेलं असतय, उपवासानी आपल्या शरीरात वात वाढलेला असते ना मग ते असं अ असं बॅलेन्स काय म्हणतो ते एकदम क ट्रोल होते बॅलन्स होते अस हम्म. हा आणि मग हम्म हे होते अ काय ते आ आषाढी एकादशीला आपण सगळं ते आणून करतोय ना अ वाघाटीची भाजी त्यानंतर पातरी हम्म का रान कारली एकेकांच्याकडे रानकारली पण करतात हे करायला काय ते अ अम त्या उपवासाला असं करतात आषाढीच्या आणि हम्म या दिवसात चुका म्हणून पण भाजी येते पण म्हणजे ज्यांना दम्याचा त्रास असते की नाही त्याच्यावर म्हणजे दमा ज्यांना त्रास असत ना आमचा आजीला होता हे म्हणजे आमच्या आजीला हम्म मग त्यां त्यांना ती चुक्याची भाजी करून घालायची त्यामुळे दम्याचा त्रास पण कमी होते त्यात विटॅमिन सी असते. आणि तुला सांगू या सगळ्या भाज्यांची माहिती भाज्यांची नावं आम्हाला असा आम्ही गप्पा मारत बसलो कि आम्हाला रोज अ रात्री आजी सगळ्या मिळून सांगायच्या म्हणजे पूर्वी कसं टी व्ही बघण जास्त नसायचं ना म मी टी व्हि हा एकच हा एकच चॅनेल असायचा नॅशनल आणि त्याला एवढे कार्यक्रम पण नसायचे मग आम्ही सगळेजण बसायचं गप्प प्पा मारत मग आजी लोक सगळे आजोबा त्यानं सगळे जुने लोक आम्हाला हे सगळ्या गोष्टींची माहिती सांगायचे. म्हणजे एकेक प्रत्येक हा ग
किंवा दिवसातल्या घडामोडी सांगायची चेष्टा मस्करी म त्यात
हम्म रात्री आम्ही सगळे पायरीवर एकत्र म आम्हाला लहान मुलांना प्रत्येक गोष्टीच असं महत्त्व आता पावसाळा आला मग पावसा त काय काय असते त्याची माहिती ती म ते भाज्यांची माहिती मग पावसाळ्यात रानभाज्या भरपूर असतात ना.
होय.
मग चुका म्हणून पण भाजी असते बघ चुकाचे त्या भाजींना तर म्हणजे आता पावसाळ्यात दात दुःखी झाली काय झालं तर त्यांनी पण चुक्याची भाजी त्याच्या पानांचा रस काढून घात लावला की नाही त्यांनी पण म अ दात दुःखी थांबते आणि ओवा तर माहितीच आहे आता तर प्रत्येकाच्या टेरेस वर असतोय तुमच्या टेरेसवर पण आहे ना अम हा मग लहान मुलांना अपचन झालं आता लहान बाळ असतात त्यांना अपचन झालं होतं ते पानांचा रस काढून ते अस थेंब थेंब भर घालायचा हम्म किंवा मोठ्या माणसांना सुद्धा किंवा ह्या दिवसात ओव्या ची भाजी खाल्ली तरी चांगली असं
व्हयं भजी भारी होत्यात आवडते की आई करत्यां मुखात. त घेऊन जरा आ पाऊस पड लागलाय मग आता करायला लागतो मग चहा भजी पावसात खावा भारी वाटती.
हो भरपूर ओव्या, ओव्याची पानं आलेत ना टेरेस वरं तुमच्या पण.
हूं!
हूं त्यात पण ओव्या मध्ये हूं.
कांदयाची भजी तु खाय
हो त्यात पण नी वेगवेगळे प्रकार अस तात ओव्या मध्ये पण. हूं आणि गुळवेल येतय ह्या दिवसात त्याची कोवळी पानं पण किनी खायला देतात, म्हणजे आता कसं ह्या दिवसात. त पाणी पण दूषित होतय ना सुरुवातीला. हूं मग कोणाला कावीळ होते ताप येतोय. जळ जळ होते हूं तर त्याच्यासाठी गुळ हा हा गूळवेलची पान नं म खाल्ली ना कि ते पण कावीळ पण बरी होते.
होय मी संचितला सांगेल सांगल ते.
होय सांग की संचितला. गुळवेलच्या पानांचा रस खायचा, किंवा गुळवेलची पानं चावून खायची.
हं हं हं!
त म्हणजे आता कस अ पावसाळ्यात संसर्गजन्य आजार वाढतात ना. अं ताप कणकण सर्दी, खोकला.
होय!
मग त्याच्यासाठी हे सगळं म रान भाज्या. आता पावसाळ्यात तू पण निलगिरी, जवळ ठेवत ज जरा निलगिल नाकाला लावून बाहेर पडायचं म्हणजे कसं काही इन्फेक्ट क्शन होत नाही, म्हणजे काही आपल्याला संसर्ग होत नाही. असं करायचं हूं निलगिरी लावून जायच. होय बर होय तनं. होय त्यांना सारखी सर्दी होत होती ना. त्यामुळ त्यांच्याकडे कायम निलगिरी असायची. होय आणि. एक ते आपल्या डॉक्टरांच्या कडन होमिओपॅथिक औषध आणून ठेवत होते ड्रॉप्स. हूं जे. कधी पण घ्यायल काय वाटलं बाहेरुन आल्यावर काय. तर घसा कवकवला वगैरे की लगेच घ्यायचं.
हूं आहे ती घरात आणून ठेवली.
हूं आणि अशा प्रकारे सगळ्या रानभा ज्या आणि भरपूर आहेत हूं हूं खर जास्त. करून शेवगाच खाल्ला जातोय जून महिन्यात.
व्हयं!
मृग नक्षत्राच्या वेळी शेवगा, शेवग्याची भाजी सगळ्यांनी खायची अस आणि हिंग खायचा या दिवसात म्हणजे. डोकेदुखी वगैरे होत नाही. म्हणजे अस आपल्याला एकदम डोकं गच्च झाल्यासारखं डोकं दुखतय. वगैरे असं होत नाही. त्रास, म्हणजे निसर्ग. किती हुशार म्हणजे आहे बघ आणि माणसाला त्याच्या प्रकृती तीनुसार कसं सगळं मिळतय बघ निसर्गातच हो, आता उन्हाळ होतात. तर उन्हाळ्यात सगळीकड ते गुलमहरची झाड म्हणजे असं छान, फुलं ते गुलमोहरची पिवळी निळी, गुलाबी, पांढरी असं सगळीकडे म्हणजे तापलेलं अस त्यान वातावरण त्य बघितल्यावर मनाला शांती मिळते.
हम्म, परत उन्हा आहेत. रसाळ फळसे घेतात कलिंगड, मंतरभुज.
हम बघ, बरोबर आहे.
माणसांना आपल्या कोडं-कोडं अनुभवमधे. फळ खाल्या वर पण भारी वाटते, गोड रसा असतात त्यामुळं पाणी कमी पडत नाही अंगात.
हा बघ आणि चफ्याची फुलं म्हणजे वास जा मुलांना त्या अशी फुलं म्हणजे, चाफा डोक्यात घातला ना म्हणे अ डोकं शांत होतंय, डोके दुखे म्हणजे स्त्रियांना कसं उन्हाळ्याचा त्रास जास्त जाणं. ना त्या स्वयंपाक हा म्हणून, हा घालायच हा आता सुद्धा घातली तरी चालतात साफ्याची. म्हणून ते उन्हाळ्यातच येतात असं आहे. कडुलिंब, कडुलिंबाची पानं रोज खाल्ली तर रोग प्रतिकार शक्ती वाढते.
होय.
त्वचा रोग होत नाहीत. नंतर तुम्ही कडु लिंबाच्या पा-पानांची पावडर सुद्धा अंगाला लावली तरी काय त्वचेत विकार होत नाही. असं असते. म्हणजे आपण चाल तय, झोप आली काय तुला झोप मग गुड नाईट.